हॅलो
चार
नमस्कार काय चाललं?
काय नाय बास काय लय जोश मधी दिसताय तुम्ही
हो ना काय करता सध्या आपलं जरा जोश मधी नाही हो दुःखात हाय सध्या आपला मुलगा आजारी ये.
हो का
हो त्याला ऑक्सिजनच जरा कमी पडली ओ
कसं काय ओ काय झालंय त्याला
ते ना सध्या माग खूप फास्ट फूड वगैरे खाल्ला
हो.
मी घरी नव्हतो त्याला बाहेरच खाऊ घातलं जरा तो जरा जास्तच अग्रेसिव मुलगा आहे बघा माझा
हो का
हो त्याच्या आई न त्याला हाय ना खूपच बाहेरच जे काय म्हणतात चायनीज वगैरे खाल्ले आता खूप आजारी ये त्याला खोकला ताप आणि डॉक्टर त म्हणताय की सध्या त्याला आठ दिवस ऍडमिट कराव लागनं
ते चं आता खूप वाढलं ना.
आहो तुम्हाला सांगतो लाखभर रुपयाचा दणका हाय बघा आता ते लेकरापाई पैसे काय वाट नाय चालले पण आता पैशाची अरेंजमेंट करणं खूप गरजेचे ये. आता पैसे नाहीत पण आता काय हो ऑक्सिजन दिलाय त्याला त्याची छाती वगैरे ब्लॉक झालीये.
असं असं रक्त वगैरे रक्त भेटतय ना सर्व का रक्ताची पण कमी सांगितलेली.
तर काहीतरी सहा पॉईंट झालंय हो त्या कायतरी जंक फूड खाल्लंय. मागच्या सहा महिन्यापासून ते मुलगा त्यांन घरातली पोळीचा तुकडा मोडला नाही म्हटला मला यस सांगितलं मी आता काय सांगाव तुम्हाला तो व्हाइट कंडिशन हाय आता. रडूही येत नाही, हसूहीयेत नाही. काय करावं या लेकरां पुुढं माझं डोकं खराब झालंय. हे जनजीचे बॉईज खूप विचित्र हायत.
तुम्ही समजून सांगितलेलं नव्हतं का त्यांना, आधिपास काही की बाहेरच खायचं नाही, काही असं वगैरे घर त्यांना सांगितलं असेल ना, तुमच्या घरच्यांनी.
नाही ना, तिनं ऐकलं नाही. तो खूप जिद्दी होता, तो म्हंटला काही होत नाही, काही होत नाही.
हो हो हो, सध्याची मुलं आता भरपूर आगाऊ झालेली हाईत, त्यामुळेच
हो, मग बाकी काय होतंय तुमचं?
बाकी काय नाही हो, यासंच आता अशीच केस झालेली होती आमच्याकडे पण एक. पण तो मुलगा आ सुधारलेला आहे, तो जेव्हापासून त्यासोबत हे झालेलं आहे, तो आता काही खात नाही बाहेरचं. तो आता एकदम असा चांगला मुलगा दिसतोय आता कारण की, त्याच्यावरती तेव्हा जो बाहेरच खात होतं ना, तर त्याच्यावर चेह्यावर फोडं येत होतात. थोडाफार त्याच्या वाली तब्येत कमी झालेली होती, तर मग आता आता इतका ग्लो आलेला आहे त्याला की, अ खूप म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये तोच एक सुंदर मुलगा आहे आता.
अरे वाह खूपच खूपच सुंदर गोष्टी आहे, आता माझा मुलगा देव करून येतो आणि मी त्याला डायरेक्ट घरातलं खाणं किती योग्य हाय? त्याच महत्त्व मी तुम्हाला सांगतो, त्या पोराला मी शाळेत न पाठवता, त्याला मी ते खाण्याचं व्यवस्थित महत्व. जगणं म्हणजे माणसाचं आरोग्य म्हणजेच चांगलं जगणं आहे. त्याच महत्व त्याला समजून सांगणं खूप योग्य हाय. राहील मला असं वाटतं. आता तो देवकरो जरा नीट होवो.
आ.
पौष्टिक अर्थाला प्रथिनं, अन्नद्रव्य याच महत्त्व तुम्हीच समजून सांगा. मी आज कॉल का लावला तुम्हाला? माझ्या मुलावर माझ्यावर ही वेळ का आली? माझ्या मुलावर आणि माझ्यावर ही वेळ का आली? तर फास्ट फुडिंगमुळं आली ही बघा, हो. जेव्हा मी माझे डिसिजन देणं खूप चुकलो
तेच ना तेच तर झालेलं आहे. फास्ट फुडिंगपण आता सध्या खूप वाढलेली ना हो फास्ट फुडिंगपण बंद झाली पाहिजे ना, आता सध्या.
हॅलो, तसं अवघड
हो हो फास्टफास्ट फुडिंग असली तरी काही नाही, पण मग ती सध्या ते पाहिजे ना कांदलं, व्हेरीफाईड पाहिजे ना ती. ही आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे बा
हो आयोस नामांकित पाहिजे ओ. आयोस नामांकित पाहिजे. खूपच शेमीक गर्ल्स वगैरे मार्केटमध्येध्ये आले. आपल्याला शुगर, डायबिटीस आणि काय म्हणता आ पल्याला आज काही लोकांना डायबिटीज झाली. त्यांच वज वज वगैरे वाढतंय फॅटच प्रमाण वाटतंय आणि हे खूप विचित्र आहे आपल्यासाठी. आता आपल्यासाठी दुर्दैवी गोष्ट काय हाय की आपण काहीही खातो फास्टफुडिंगमध्ये. काय खातो यार ते मैदा खातो आपण मैदा खाणं टाळतो. आपण पाणीपुरी बाहेरचं खूपच खातोय. बटर कधीच्छित अरे त्यांना. तुम्हाला सांगतो मी त्या मुलाने ऐकलं नाही हो खूप विचित्र झालं. आता त्याच्या शरीरावरती परिणाम झाले हो. चला आता मला तर टेन. याला काही स्किन केअरचा आजार वगैरे होऊ नये बा.
नाही स्क्रीन केअरचा वगैरे काही आजार होणार नाही फक्त त्याला आता इथून पुढे बाहेरच काही खाण्यास मनाई करावी शकत तुम्ही बाहेर नाही तर बाहेर जाऊ देऊन सका त्याला आता.
घरीच घरीच ठेवा घरीच काही जे लागलं ते सर्व काही घरीच देऊ शकता ना तुम्ही त्याला.
हो
ह. वाटलंस तर सगळे घरी क्लास लावून देतील आमच्याकडे एकशे शिक्षक आहे ते पाठवतील. ते पाठवून देईल वाटलं असत मी तुम्हाला त्याला. घरीच क्लास लावून द्या त्याला हो कारण की आता शिक. हो शिक्षण सुद्धा खूप महत्वाचं झालेलं आहे ना सध्या तरी.
हो शिक्षण खरंच महत्त्वाचं आहे. पण आता ते सगळं आपल्याला बघावं लागेल ना आता तो एकदा चांगला तंदुरुस्त होऊन. दया चला. तर आपण कसं महत्त्व समजून सांगा तुम्ही आता दोन तीन गोष्टी सांगा तुम्ही. जस दूध प्याया घरातल्या डाळ भाज्या. खा अन्न. शिजून का मटन वगैरे खा. हो पालेभाज्या का जस तुम्ही व्हेजिटेबल असाल तर. काय म्हणत आपण शाकाहारी असल तर शाकाहारी पदार्थ का पनीर खा. त्यानंतर दूध घ्या.
प्रोटीन प्रोटीनवाले पदार्थ खाल्ले पाहिजे ना जास्त तर. अंडे वगैरे असं म्हटलं तर.
म्हंडे का सकाळी तुमच्या शरीरा. पूर्ण काय म्हणता आपली हे होईल शारीरिक क्षमता वाढेल बौ. ती क्षमता वाढेल. आरोग्य तंदुरुस्त राहील ह्या गोष्टी करण्यासाठी फास्. पुडिंग आपल्याला टाळावी लागेल.
हो तोच एक पर्याय आता हे ज हे सर्व केलं तरच आपली आले पा शूटिंग पा. फास्ट फुडंग पासून ते होईल ना.
हो हो आणि आपण आपण. खूपच वाईट वागतय म्हणजे आपल्या खाण्यात आपण आपली संस्कृती. सोडली आपल्या मराठी लोक. च काय आपला काय तो कोो्हापुरी रसा काय ते. भारी काय ते व तोंडाला
काय टेन्शनच नाही नाही रे ते सोडून दिलं आणि तो तिकड फास्ट फूड खायला गेला
हो ना त्या मुलानं काय माझा मुलगा आहे हो मला बोलताय ना का आता दुःख आहे तो आ ता कस थोडा बोलायला वेगला लागला आहे दिवसात डिस्चार्ज मिळेल असं मला अपेक्षा आहे पण आता डॉक्टर म्हणले ठेवा ठेवावं लागेल ना डॉक्टरच्या पर्याया नुसार आपल्याला वागाव लागेल
हो डॉक्टरस आता जे म्हणतील ते डॉक्टरच ऐक नाही ना आ कारण की त्यांनीच आता त्याला बघितलेलं आहे त्याला समजलेलं आहे त्यांना समजलेलं आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं काय नाही काय प्रॉब्लेम आहे किती प्रॉब्लेम आहे त्याला?
हो हो आता त्याची काय सुद्धे प्रोटीनची क्षम त्याला काहीतरी आता बघू शाकाहारी आलं त्याला घरगुती खाणं वगैरे आम्ही थोडं म्हणजे पूर्ण फॅमिलीनेच ठरवलं की सन तुलीत घ्यायचा आणि फास्ट फूडिंग वगैरे बंद करायची. आरोग्य चांगलं राहतं आणि आपलं काय म्हणतात शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता वाढते. मुलाला स्वयंचलित स्वतःचा दिमाग चालवतो की हो बुद्धी भ्रष् ट होत नाही बुद्धीचा बुद्ध्यांक वाढतो.
हो तेच तर हम्म. त्यावर तर सगळं काही आहे हो. आपण आता आपलं आलं चांगलं ठेवलं पाहिजे ना फक्त डोकं नीट असलं तर जमत ना सगळं.
नाही आरोग्य काय म्हणता अगोदरच शरीर शरीर ही संपत्ती आहे आपली. नाही का शरीर दस शाथ दे हो ह्या गोष्टीसाठीचत आपण हे आहोत भारतीय नागरिक आहोत ना महाराष् नागरिकाचा आपला पौष्टिक संतुलित आहाराचा आपल्यास
हो आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलाला आमरस पण भरपूर ते झालेलं आहे ना फेमस आपल्या आपले का कमी आहे का खाण्यासाठी फास्ट फूड खायची काही गरजच नाही ना आपल्याला. आपले पदार्थ आता भरपूर आहे ना आपल्याला.
हो हो हो.
हो आता आपले पदार्थ खायचे म्हटल्यावर मण काही विशेष नाही ना घर चं जेवण म्हणजे तेे घरचं जेवण असतो ना.
शेवटी घर घर आहे आणि हे ते बाहेरच खाऊन खाऊन खूपच शरीर सात सोडतय. रदैविक आहार बाकी गोष्टी होतय आता ह्या गोष्टीवर आपण खूप वेळ बोललो हो आणि या गोष तिथून आपण काहीतरी घ्यायला पाहिजे आपण फास्ट फुडिंग टळायला पाहिजे ना.
हो तेच ना मग आता तेवढं बोललं म्हटलंवर आपल्याला आपल्या मुलांना पण समजून सांगावच लागेल ना. हा का फास्टफूड ने टाळा हे आता.
हो टाळा आणि तुमच्या मुलांनाही सांगा अरे बाबा खाऊ नको ते खाणं योग्य नाही आपल्यासाठी. तुम्ही खूप अ म्हणजे त्यांना समजून सांगा. तर मी माझ्याही मुलाला समजून सांगतो.
हो मी तर सांगतो जे तुम्ही पण सांगा पण काळजी घ्या त्यांची हली मुलांची आता सर्वां ह
हो खूपच म्हणजे आपणच जर समजून सांगितलं ना आपल्या मुलांना तर हे आपल्यासाठीच योग्य आहे आणि आपल्या खिशालाही झळ लागणार नाही ना. आपली शरीर जर आपलं साथ दिली नाही तर काय करणार आताच लहानपणी अश क्त मुलगा असला तर मोठ्यापणी काय करणार तो.
ते तर म्हणून म्हणतोय म्हणून म्हणतोय तुम्हाला की ते जी काळजी घ्या आणि तुम्ही पण काळजी ठेवा त्याच्या अली.
हो हो मी तर ठेवणारच आहे आता तुम्ही तुमचा बाळाला समजून सांगा. कसं आहे मला वाटलं आपल्या घरचे लोकं आहेत. ह समजून सांगणं योग्य राहील महत्व कसं फ हो हो हो
हो